हॅलो
हॅलो
हां बोला की
हां आता बायका पण सगळ्यांच्या बरोबर फिरायला जात्यात.
लय भरतात बायका, नुसतं असं ग्रुप- ग्रुप करत्यात आणि फिरत्यात अहो, जास्त करून फॅमिली पण नसत त्या बायका- बायका मैत्रिंचाच ग्रुप लय असतोय. बचतगट म्हणा काय काय असत होय.
काजंवा पहिलया सारखं राहिले ना बात
आता काय राहिलं नाही चांगले दिवस चालल्यात बायकांचे आता खरं म्हणजे.
होय आणि अ कपडे तर कसली वेस्टर्न असत्यात भारी भारी.
होय.
वेगळेवेगळे कपडे घालून फिरायलात त तेनी हा आणि जातना घरात नुस साडीवर जात त्यात हा तिथ गेल्यानंतर चेंजच सगळा लुकच ह गंमत हा.
चांगल आहे, सोडा चांगल आहे हे सगळं, त्यानी तर कधी एन्जॉय करणार.
एन्जॉय करायच, आणि गॉगल, लिपस्टिक, मेक-
होय, सगळं संगच हं.. गॉगल कंपल्सरी असतोयच, प्रत्येककाडे असायलाच पाहिजे.
असायला पाहिजे होय. माझ्याकडे तरी एवढं मेकअप साहित्ये म्हणता. खरं ते कधी कराय-, कधी हं म्हणजे माझ्यासाठी लग्नाला वगैरे जात तण लावाय आणलय.
हां -हां -हां- हां
ऑनलाईन.. ऑनलाईन मागवलंत हो, म्हणजे कुठं तर आपलं कायतर हा कार्यक्रमात तेन, तेवढंच आपलं लाईट वेट लावायला, म्हणजे पार्लरला पार्लरला जायची गरजच नाही हो.
होय -होय, चांगलय पण आपलं- होय- होय बरोबर आहे तुमचं, ते तेवढंतर सगळ्यांच टापटीप राहायला पाहिजेस. सगळ्या -तेवढं तर आपलं-आपलं पाहिजेस, प्रत्येकवेळा कसं पार्थ- लोग मध्ये जाऊन होत नाही नय परवरत
हां परवडत नाही होय.
आपलं-आपलं तेवढं तर पाहिजेच,
सहा महिन्यात नं, एक वर्षात नं, काहीतर कार्यक्रम अगदी जवळ असला, तरच तेवढं हे करतोय.
तरी पण तुम्ही ते प्रॉडक्ट वा- वरचेवर वापरून हे करत संपवा. म्हणजे ते एक्सपायर न- तर नाहीये म ठेवून- ठेवून तर काय उपयोग, मग ते एक्सपायर झाले की वापरायचे नाही.
रोज- तुम्ही अससं- मला सरळ बघि प्रत्यक्षात बघितला तर म्हणशीला, किती काकूबाई आहे म्हणचीला पण लग्नात त्यांन बघितलं, तर मला ओळखणार पण नाही.
होय त्या पण सोनलं तर म्हणतयं. की आमच्या काकूलय हे आहेत- म्हणून आपल पोरीनं सारख्याच हायत म्हणत्या, आपल्यात मिक्स होऊन जात्यात म्हणत्या.
हा नाही तिला वाटते आणि मी कशाला माझं माझं कौतुक करायचं.
नाही नाही माझजवळ सोनाली खरंच चांगलं बोलल्या जाऊन आलो म्हंटली चार दिवस मध्ये बोलण झा लेल नाही आमचं.
हा.
काकू मुळ आमच्या आईच्या आठवण येत नाही असे म्हणत तुम्ही धपाटलई छान केलता म्हण
होय होय या की खायला करूया.
हो तिला आवडत त मी केलेलं आणि कधी पण येईल तवा एक मेनू असते काकी आज हे करायचं काकी आज ते करायचं सांगत्या मग करूया मग ते
हा.
आता एक तेवढं राहिला ग कुरमापुरी करायला आता परत ये म्हणलं एक थोड्या दिवस त्यां नाही कोरया म्हणल. कारण वेळच मिळाला नाही हो जरा इकडे तिकडे जास्त होय जास्त धावपळ झाली नाही जरा त्यामुळे वेळच मिळाला नाही पाणी पुरेक राहिली आणि खुर्मापुरेक राहिली बघ करायची. पाणीपुरी पण घरातच. हा ठेवल्यात की कच्च्यापुऱ्या आणून ठेवल्यात तळतोय त्या घरात आणून. आणि पाणी तेवढं दोन प्रकारच घरात करतोय. आणि मग शेव बुंदी आणयची, तिखट पाणी मग गोड पाण्याला कस चिंच, गुळ भिजत घालते.
हा.
हा चिंचगुळ भिजत घालायच आणि शिजवून घ्यायचं. त्यात खजूर घालायची जरा. आणि कुकर ला शिजवून घ्यायच आणि दाबून त्याचा रस काढायच म्हणजे पूर्णासारखं पूर्णाच्या चाळनीत आपण वाटते का नाही हा तस काढून घ्यायचं, गाळून घ्यायचं. चोता काढून घ्यायचा आणि पातेल्यात ना कडक ओतायचं ते. आणि त्याच्यात हे टाकायच. अ लाल तिखट थोडं घालायचं. आणि साखर घालायच भरपूर नाहीतर गुळ घालायचा.
हा हा हा.
घट्ट झालं की गोड पाणी तयाार होतय.
आणि ते तिखट पाणी
पाण्याला कोथिंबीर आणि आलं, लसुन आणि हे घालायचं काय ते लिंबू जरा पिळायचा. आणि पुदिन्याची पान भरपूर घालायची. आणि मिक्सरला बारीक करायचं ते गाळून घ्यायचं. आणि त्यात म आमचूर पावडर, चाट मसाला, काळ मीठ घालायचं.
हा का. मी कधी करत नाही घरात
करते आम्ही सारखं करतोय आणि एक पावशेर पुऱ्या आणल्या की नाही पोट भरून खातात सगळेजण.
होय सगळ्यांना होते घरातलं कधी पण केले की पुरवठा येतोय सोडा होय.
किती रुपये प्लेट असत्या?
होय आमच्याकड तर तीस रुपये चाळीस रुपये आहे. त्यात पण सातच
हा सहा देतात आमच्याकडं.
अ आमच्या सात असतात, पण त्या जागेनुसार टाइम हे बदललेली तर एक बागेजवळ मिळत्या ती तीस रुपयाला असत्या. आणि एक सिद्धिविनायकच्या मंदिरा मंदिराजवळ आहे तिथ चाळीस रुपये पण चव फेमस आहे. तेवढा दर घेणारच त्यांनी. हा आणि कस ते जुने असतील त्यामुळे एक असा त्यांचा ब्रँड तयार झालेला असतो.
तयार झालेला ना एका जागीचेच आपल्याला खा खायला वाटते.
हा मग त्याच्यामध्ये त्यांनी दर पण लावत्यात.
हम्म.
असं आहे त्यांचं.
मग घरात सगळं केल्यावर कसं खात्यात ते तिचा मुलगा पण आय पाणीपुरी कवा करायची. आजे पाणीपु पाणीपुरी कधी करायची. तेवढ्या वेळच मिळाला नाही ओ कारण बड्डे होता बहिणीच्या मुलगीचा मुलग्याचा तिकडं गेलो तिथनं यायला वेळ झाला अकरा वाजलं. मग लगे सकाळी आणि ती सहाला पाच वाजता निघली इथूनच पहाटे.
हा
आणि पाठ तेे पाचला निघून त्यांच्या गावात सातला पोचली मग
होय ल ते शाळा सुरू होणार होती ना
सकाळ शळा होवती ना शनिवार होता
हा तरी शनिवार होता
त्यामुळे लवकर गेले त्यामुळे ते करायलाच भेटलं नाही मग तरी बाकरर वड्या केलत्या भाकरवाड्या घेऊन गे होय करतेय की
त्या कशा कराच मी का घरात केलं नाही
य करतेय मला पण आमच्या बहिणीने सांगितल्या
बर अशा बाहेर सारख्या होतात कुरकुरीत
जरा टेस्ट बदल त्या म्हणजे जास्त खुसखुशीत होत नाहीत पण त्यात काहीत कमी जास्त होत अस हा मैदा जरा दोन चमचे डाळच पीठ मिक्स करायचं आणि तेल हा पीठ मिळताना आणि तेल कडवून वतायचं जरा ओवा घालायचं आणि मळून ठेवायचं तस जरा घट्ट माळायचं एकदम पातळ नाही म्हळायचं एकदम घट्ट कट्टमाळाचं आणि मग खोबरं घ्यायचं ते भाजायचं जरा जास्त नाही भाजायचं जरा भाजायचं
सुख खोबरं घ्यायचं
खोबर आणि बडीशप जरा भाजायची आणि धने जरा भाजायचं जरा जिरं भाजायचं आणि ते सगळं एकदम बारीक करायचं मिक्सरला
हा हा जरा असं मोठं मोठं असते का
हा मोठं मोठं आणि जरा तीळ घ्यायचं भाजून
हा
आणि मग खाली क नाही त्याच ह्याला अ आपण चपाती लाटायची त्याची मलेला कणकीीची आणि त्याला ते आपण मी तुम्हाला गोड गोड चटणी म्हणले क ना पाणीपुरीला
हा हा हा हा
ती चटणी लावायची खाली चपातीला जास्त
हा
एक थर द्यायचा असा पूर्ण थर द्यायचा त्याला त्या गोड चटणीचा
हा पूर्ण चपाती भरून
हा चपाती भरून आणि नंतर ते आपण बारीक खोबर तेन केलेले असते ना जिराे बडीसेेप धनं खोबरं आणि तिळ तिळ भाजायचं फक्त तर बारीकच नाहीत
मोठ मोठे झाचालेज
हा म्हणजे हा या साखज नसतं भाजून रण पसरायचं आपण बाजारीेच्या भाकरीला कसला होता की नाही तस त्या सारणावर टाकायच आधी चिंचगोळा चटणी लावायची नंतर सारण टाकायचं आणि नंतर तीळ टाकायच आणि मग असं सुरळ सोळ करायच्या अलकट करून तळायचं
एवढं सोपं आहे ते
होय सोपंच आहे तुम्ही करून बघा एकदा
हा त्यात बडीफेप पण असते की
हा बडी सोब कालेच की म बाजून हा मसाल्यातच घालायचे हा हा बारी कर ताना खोबरं बडीशेप, जिरं आणि धन भाजायचं. धन जास्त भाजायचा नाही, कारण असं जास्त भाजल्यामुळे करपट वास येतोय धण्याचा
हा. हा. हा.
च धन बाकी सगळं भाजायचं जास्त
बरं बरं चालते. बघते करून आता कधी तर. आता, आता बेंद्राला आमच तळण असं नाही काय तर, त्यावेळेला चकली करतोय मी. त्यावेळेला थोडा बाकरवडा पण करून बघते
हा बघा, बघा. तेवढं थोडं करून बघा की दोन चपातीचं
हा. बरं चालते.
ला हो. जर चांगलं वाटलं तर मग नंतर करा जास्त. हा. काय आपलं जरी चुकलं, तरी पण आपलं काही जास्त साहित्य खराब होत नाही.
हा.
हम् पण त्या त्या पद्धतीने बनवा हुत्यात चांगली
हा. हा. तुम्ही मला सोनाली सारखं बोला की आ लो नका
नाही. मला आव मला आओ जाओ पहिल्यापासून सगळ्यांना बोलायचंय सवय आहे. माझ्यापेक्षा किती तर लहानासून आल्या तिथं आता, दोन वर्ष झालं लग्न हून. मला अव जाव बोलायचं सवय आहे. सगळ्यांना
ते चांगलं वाटतेंय, खरं मी ला सोनाला सारखिच आहे मी
होय. पण माझ्या तोंडात कधी तारतुरू येत नाही.
असं आहे. सवय असल चांगली जाऊय. तुमच ओ कुणासंग भांड डन मिळून होत नसणार
नाही. नाही. नाही. सगळे चांगले असत्यात माझ्या बरोबर
चालते ठेऊ?
हां
हा.